हॅलो....
हॅलो हां बोल - तेव्हाणाव हेच झालं. मॅडम त्यांनी माझा कॉल केला. झिरोवर. कट केला जाऊ द्या कशा आहे मॅडम तुम्ही? हॅलो - हॅलो...
हॅ
हा येतोय का मॅडम. हा आता येतोय मॅडम हॅलो - हा मॅडम - मी म्हटलं आपण आज विद्यार्थ्यांची आत्महत्या आणि पालक - या विषयावर बोलूया का? हॅलो. हॅलो.....
हा बोला बोल.
चालेल ना हा हा आओ आता. अ हां. बरेच विद्यार्थी आता आत्महत्या करताना दिसतात मॅडम आपल्याला. अ सहावीचे झालं दहावीचे झालं बारावीचे मुलं मुली आपले अ इंजिनियर झालेले मुलं शाळे अ हे कॉलेजचे मुलं आणि अ ते का करतात हे आत्महत्या? तर बरेचसे पालक काय करताय मुलांना त्यांचं चॉईस देत नाही. म्हणजे दहावी बारावी झालं की मुलांशी आपण बोलायला पाहिजे ना की अ तुम्हाला कोणत्या क्षेत्राची आवड आहे? किंवा काय? पण पालक काय करतात अ की तुला हेच व्हायचंय तुला इंजिनियरच व्हायचंय तुला डॉक्टरच व्हायचंय आणि मग त्यांच्यावरती अ त्यांची मतं लागतात. त्यांना त्या पद्धतीने ऍडमिशन घेऊन देतात त्या पद्धतीने ते मुलं कॉलेजला वगैरे जा तात आणि मग काय हो त काही दिवसांनी त्या मुलांना ते झेपवलं जात नाही. आणि वडिलां ची आई वडिलांच त असं असतं की आपल्याला म्हणजे आपल्याला मुलांना वाटतं आपले आई वडील त्यांची ही अपेक्षा आहे. की मी डॉक्टरच व्हायला पाहिजे मी इंजिनियर व्हायला पाहिजे. तर मग तसं हां त्याच्यामुळे ते मुलं अ घाबरून जातात. आणि मग काही त्यांना असं नाही झेपला गेला अभ्यास काही झालं त्यांची तेवढी बुद्धिमत्ता आहे नाही आहे त्यांची तेवढी कुवत नसली तर त्यांच्याकडन ते झेपवलं जात नाही. पण वडिलांच्या अपेक्षा पूर्ण होत नाही आपल्या आई वडिलांच्या तर त्याच्यामुळे ते घ घाबरून आणि भीतीने काय करता आत्महत्या कर ताय म मॅडम तर हे तुम्हाला योग्य वाटतं का?
अ मला असं वाट त यात मुलांची चूक नाहीये यात पालकत्वाची चूक आहे आता क माझी ही दोन मुलं आहेत. मी त्यांना काय म्हणतेय म्हणजे दहावीला असू दे किंवा बारावीला होती जेव्हा ती -
हा
त्यांना म्हटलं तुम् तुमच्यासाठी अभ्यास अभ्यासासाठी - तुम्ही नाही बरोबर आहे की तुमचा पुढे चतितार्थ चालावा. याच्यासाठी ती एक केलेली सोय आहे शिक्षणाची - की तुम्ही अं पदवी घेऊन पुढे जावं म्हणुन तुम्ह तुमही कोणतही क्षेत्र - निवडा इव्हन म्हणजे माझ्या नवऱ्यानी पण तेच सांगितलं तुम्हाला हवं ते क्षेत्र तुम्ही निवडा आमची जबरदस्ती नाही पण जे क्षेत्र निवडाल त्याच्यामध्ये तुम्ही शंभर टक्के द्या
घ्या बरोबर
मा का आपण पालकांनी मुलांना फक्त मार्ग दाखव काम करायच की हे बघ या मार्गावर तू गेलास की नाही अस अस असे टप्प येणार आणि ह्या मार्गावर तू गेल्या अस नुकसान होणार मार्ग त्यांना निवड द्यावा म्हणजे त्या दोन गोष्टी क आपला हेतू सुद्धा साध्य होतो पण त्यांचं काय नुकसान होणार आहे ना समजत आणि त्यांच्यावर कुठ नाही आपण बरोबर आहे
बरोबर आहे प्रेशर येत नाही मॅडम दबाव येत नाही म त्यां त्यांचा पण णल लक्षत घेन गरजेचं आहे शैक्षणिक नुसते पुस्तक ह याच्यात पण आवड नसते काही न खेळायची आवड असते काहीना ड्रॉइंगची आवड असते काहीना काही अस रेशिपी वैगेरे करायची तर मग माज काय म्हणणं आहे कि तस पालकांनी ज्यांना रेसिपी वैगेरे येतात त्यांना एच मी सी ला घायला हरकत नाही शेऊ शक त्याच्यावर त्यांचा आनंद पण य त्याच्या त्यांची कमाई पण होईल आणि त्यांच ते भविष्य पण घडणार आहे आणि त्यांना काही नाव हॉलिबॉल खोलायची कब्बड्डी वैगेरे त्या क्षेत्रात त्यांना जाऊ दे न त्याना ड्रायविंग वैगेरे वैगेरे आवडता काहिना शिक्षक पण काही काही लोकांच मत क हा शिक्ष पे आपण काही क प्रती वाटतो ड्रॉइंग टीच हो पण जर त्या त्यांना त्याच्या जवळ कला असेल त्याला त आवड असेल तर तुम्ही त्याला बळ जबरी क्षेत्रात घालून इजिनीर च हो किंवा डॉक्टर च हो यांच्यात घालून त्याला ते ओज पेलावून त्याने त्याच जीवनाचा नाश करण्यापेक्षा तुम्ही त्याला तेवढी मोकरी द्या की त्या तो त्या पद्धतीने त्याची निवड करू शकेल त्याच्यात तो आनंद आनंदी पण राहील त्याचा उदरनिर्वाह पण चालेल आणि सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होती आपले आपल्या राह त्यांच्या स्वतः सा राह हे बरोबर आहे की नाही असं व्हाला पाहिजे की नाही
अ असे जे पालक असतात ना त्यांना मी एकच विचारते की सचिन तेंडुलकरनी ज असा विचार चार के अस क माझा मुलगा दुस सचिन तेंडुलकर झाला अस तिसऱ्याला संधी मिळणारच नाही ना अमिताभ बच्चनच्या ज मुलानी असा विचार म्हणजे त्यांनी असं ह धरला असं नाहीय प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे प्रत्येक व्यक्ती हा वेगळी कला घेऊन जन्माला आलेला आहे माझ्याच लांब कशाला माझ्याच घरातलं तुम्हाला उदाहरण देते माझ्या नंद मुलांनी किंवा माझ्या बहिच्या मुलांनी अभियांत्रिकी शाखेमध्ये संगणकच हे घेतलं त्यांनी अ शिक्षण तर मला वाटत होतं माझ्या मुलींनी पण टेक करावं पण मी तिला दोनदा तीनदा म्हंटलं पण ती म्हटली हे बघ मममी त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट नाहीे मी बी अ मी सायन्स करणार आणि मग पुढे एम एस सी करणार असं तिने मला सांगितलं कंप्युटर सायन्स करणार आणि मग मी पुढे हे करणार आणि म नंतर तिनी मी म्हटलं बरं तुझ्या आवडीने तू हे निवडले त्याच्या शंभर ट चार सब्जेक्टमध्ये ट्रॉफ्या घेऊन आली एवढं करूनही नुस त अभ्यासू पिडा नाही डान्स म म्हणजे नृत्यामध्येही तिला अ बक्षीस मिळालेलं आ हे खेळामध्येही मिळालेलं आहे आणि दुसरी गोष्ट मला काय सांगितलं जिते यांची डिग्री डिग्री आहे म्हणून हे छो टं काम करायला जात नाही ना? तिथं आम्हाला बोलावलं जात म्हंटले त्याच्यामुळे अ म्हणजे जास्त पैसे आम्ही कमवतो त्यांच्यापेक्षा आणि आता तिचे वर्षाचं वार्षिक उ त्पन्न बघतान त्या मुलांचं वार्षिक उत्पन्न बघता तेव्हा माझे डोळे उघडले की ती जे सांगत होती ते बरोबर होतं आणि आज कालच्या मुलांना आपल्याही पिढीपेक्षा निर्णय क्षमता ही खूप लवकर आलेली आहे त्यांचे पुढचे हां. पुढचे त्यांचे अ हे ठरलेले अस तात टप्पे की मला या वर्षी हे करायचंय मला पुढच्या वर्षी हे करायचंय. कारण आपल्याला लग्न झालं तरी आपल्यात ती निर्णय क्षमता नव्हती तेव्हा.
हा. तेच ना म्हणून पालकांनी ना आता म्हणजे त्यांच्यावर दबाव आणू नये. आणि हा मुलगा आपला शेजारचाम अमक्याच्या अमक्याने असच केलं म्हणून तू पणं त्या तर ते करूच ना का त्यांची किती. बुद्धिमत्ता किती आहे. ते तुम्ही आधी बघा आणि त्यानंतरच त्याला त्याचा तो निर्णय घेऊ द्या. आणि. परत शाळांमध्ये पण आशाच घ्याला. की आपली जी कपसिटी असेल ना. त्या पद्धतीनेच. त्या शाळांमध्ये तुम्ही त्यांना घाल. आता मी दोन-तीन ठिकाणचे उदाहरण बघितलं दिल्लीचं एक उदाहरण बघितलं. त्या मुलाला म्हणजे सरसरांनी आईवडिलांवर. घरच्यान वरन अस काहीही बोलले त्या मुलाने रेल्वेखाली आत्महत्या केली. तर आपली जी पर म्हणजे परिस्थिती नसताना तुम्ही घातल्यावर हे थोडस जे त्याचा सुद्धा परिणाम आहे ना. मुलांच्या याच्यावर होतो म सर वगैरे लोक बोलत. सहावीच्या मुला अस शाळेतल्या खेड्यातल्या मुलाने पण घरी जाऊन शर म्हणून आत्महत्या केली की तुझ्या घरची परिस्थिती. अशी.
यासाठीच् हम. यासाठीच प्रत्येक शाळेमध्ये आहे ना म्हणजे मगाशी तुम्ही म्हनालात. शिक्षकाचा काम करण उलट शिक्षक हा एक डॉक्टर डॉक्टर घडवतो. एक अभियांत्रिकी घडवतो. एक पायलट घडवतो. वैमानिक.
अठीमा
शिक्षक हाच आकार द्यायच काम करतो. मातीच्या गोळ्याला तो पेशा कसा काय. खालच्या दर्जाचा असू शकतो. म्हणजे हे विचार खूप रसा तळाला गेलेले. अस मला वाटतं. आणि ज्या पालकना. लादतात ना. जे पालक दुसऱ्यांवर त्यांनी तरी इडियट पिक्चर बघावा. तारे जमीनपर पिक्चर बघावा. आमिर खानचा.
तेच ना म. बरोबर आहे. त्यांनी आपल्यात सुधारणा करायला पाहिजे म्हणजे. की विद्यार्थ्यां नुकसान होतय. किंवा विद्यार्थी जीवा. ती जाताय तर ते जाणार नाही. आत्महत्या करणार नाही. ते वेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करतील. मग त्यांचं जीवन चांगल्या रीती सुधारू शकेल. हे पालकांनी लक्षात घेयला पाहिजे.
पालक आजकाल असा वाटतय पालकांना अभ्यासाच. पण ती आपली मुलं आहेत. अभ्यास त्याला ज आला नाही सगळ्यांची डोकी नाही चालत. कोणी धंद्यामध्ये जाऊ शकतो तो उत्तम धंदा करू शकतो. आज तुम्ही नोकरीला असलेला इंजिनिअर. जेवा अभियांत्रिकी कमवू शकत नाही. तेवढा एक वडापाव चालवणारा
हा ठेलेवाला पण कमवू शकतो. केल्यावाला कमवतोय. आणि आता चहाच्या गाडीवा केल्यावा आता.
त तुम्हाला कामाला ठेवेल एवढा तो. अ म्हणजे तुम्ही असं समजू ना की शिक्षण एकच गोष्ट आहे.
ते.
जग करत सगळी मेंढऱ्या एका बाजूला चाललीत. म्हणून आपल्या मुलाला पण. तिथं ढकलायचं असं चुकीचं आहे. असं मला वाटतं.
हा म्हणजे फक्त हे ना पुस्तकी शिक्षण किंवा कॉलेजमध्ये. जाऊनच शिकल. पाहिजे अस काही नाही. आपण दहावी बारावी पर्यंत जरी शिकल पण त्यांनी. त्यांचां कॉल त्यांची आवड त्यांच्यात कोणते गुण आहेत. त्या क्षेत्रात. नाहीं त्या क्षेत्रामध्ये त्यांना प्रवेश करू द्या. तेवढ स्वातंत्र त्यांना द्या आणि तशी पोषक. परिस्थित उलट आपण निर्माण करून दिली पाहिजे. त्यांना आ चीपॉर्च्युनिटी मदत केली पाहिजे तश्या याच्यामध्ये कि तुम्ही कस-कसं करू शकता. काय-काय करू शकता. कोणाला भेटू शकता. या गोष्टी आपण जर. केल्या तर मुलांच भविष्य अतिशय छानरित्या घडणार आहे. बरोबर आहे का मॅडम.
बरोबर आहे. बरोबर आहे. तुमचे विचार माझे विचार. चार पालकांना जरी. म्हणजे पटले. तरी आपण एखादे दोन जीव वाचवु. करू शकू अस मला तरी वाटलं खूप छान वाटल तुमच्याशी गप्पा गप्पा मारून. परत आपण आणि विषय ही छान वाटला. मला बोलून तुमच्याशी. आपण परत नक्की बोलू या फोन वर ओके. थँक्यू धन्यवाद धन्यवाद हा.